काय करायलाय
काय नाही बघ स्वयंपाक कला लवकर कुठं साडेसात वाजले
होय मग काय बनवायला आहे स्वयंपाक मध्ये आज ए
स्वयंपाक मध्ये काय न रोजचच भाजी भाकरी भात
हम्म आज तुमच्यात काही स्पेशल नसते काय शुक्रवार आहे त्यामुळं आ
आमच्या शुक्रवार नाही मंगळवारी असते
मंगळवारी असते हो तुम्ही खाताय काय नाही मग चिकन मटनग
नाही बाई काय खात नाही मी अंडी तेवढं खाते म नॉन वहेज खात नाही
नॉनवेज खात नाही का नॉनवेज ल छान लागतेय खायचं
कधी लहानपणापासून खाल्लं नाही त्यामुळे आवडत
कधीच खला नाही लहानपणापासून
नाही मध्ये मध्ये खातो हो ते मटण आता ते पण खाऊ वाटना झाले
ह् मकाय नाही काय चालू आहे हम्म तुम्ही काही जॉब वगैरे करताय काय
नाही घरीच असते मुली आहेत ना लहान त्यामुं हम् तू काय करतेस
माझं कॉलेज चालू आहे बघा आता
होय कोणत येरलायस
फर्स्ट इयरला आता आज पहिला दिवस होता कॉलेजचा माझा
कोणत्या साईड ला
हॉटेल मॅनेजमेंट करायल आहे
हॉटेल मॅनेजमेंट करलेस म्हणजे स्वयंपाकाची आवड आहे मण
होय स्वयंपाकाची आवड आहे
हा हा हा
हम्म तुम्ही काय मग तुमचं कॉलेज वगैरे झालंय म्हणा मग
होय आता होय होय
हम्म
मग कसा गेला पहिला दिवस कॉलेजचा?
छान होता बघा आज जरा नवीन नवीन मैत्रिणी झाल्या. कॉलेज बघितलं जरासं ऍडमिशन ला गेलेलो तेव्हा एवढं काय बघितलं नव्हतं नाही
हा हा हा
त्यामुळं आज जरा बघितलं परत नवीन मैत्रिणी झाल्या
होय नवीन कॉलेज नवीन मैत्रिणी
होय म क्लासरूम तेन छान आहेत पण आमचे
हॉटेल मॅनेजमेंटला मग काय बुक्स वगैरे असतात का कसं नोट्स असत्यातं
पण आहेत, नोट्स पण आहेत तर त्याजी एक्झाम असत्या थेरी प्रॅक्टिकल दोन्ही असतय त्याचं पण
होय
हम्म
मग प्रॅक्टिकल मध्ये काय अगदी डिश करून दाखवायचं असतात काय काय?
होय म्हणजे तेनी आधी दोन महिने आपल्याला थेरी घेणार आपली मग एक महिना प्रॅक्टिकल घेणार मग ते झाल्यानंतर तरनं आपली एक्झाम असत्या म्हणजे आमची एक्झाम अस एझामला पण नंबर इथं पडत नाहीत बाहेर कुठं पण पडत्यात.
होय चांगलंय काहीतरी वेगळं
होय
नाहीतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याशिवाय आणि इंजिनिअरिंग याशिवाय मुली जास्त कुठं वळत नाहीत. ह्हम्म्म तेच की
जरा बाहेरचा आवाज यायलाय ओ मला तुमचं ऐकू येईना
बाहेरचं होय ते श्री हे मुलगी रडाल्या त्यामुळे जरा
हा हा असू दे घ्या
माझा येतोय ना
फिरायला तेनं हा यायलाय सुट्टीत कुठं फिराय गेलेला काय नाही म
सुट्टीत गेलेलो की फिरायला बघ
कुठे गेलेला?
सुट्टीत गेलेलो बऱ्याच ठिकाणी शेगावला गेलो होतो परत गणपतपुळ्याला गेलेलो आणि आ आता परवाच पंढरपूरला जाऊन आलोय रिसेंटली हम्
पंढरपूरला काय वारीला गेलेला काय काय मग
नाही नाही एकादशी होती
हा
त्यावेळी अचानक असं फॅमिली बरोबर गेलेलो पंढरपूरला
हा हा.
ए हा, भरपूर गर्दी!
मग दर्शन झालं काय नाही व्यवस्थित?
दर्शन झालं बग मूक दर्शन झालं फक्त.
मूक दर्शन घेतला होय.
हा मूक दर्शन घेतलं.
छान आहे ना पण मंदिर?
होय होय छान आहे एकदम आणि आता तर सगळं चेंज झाले आधी आधी सारखं. कने मंदिर हे मस्त झाले. असं अंबाबाईचं कसं मंदिर आहे की नाही दगडी ह्याच्यात. अ कोल्हापूरचं!
हां.
तसं झालंय आता.
मी काय बघितलो नाही सोडा मी तीन चा चार पाच महिन्याच्या पाठीमाग गेलेलो, तेव्हा बघितलेलो आता काय बघायला नाही त्यामु
हा आणि आधी कसं लांबूनच अगदी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला लागायचं. आता जर बा बारीमध्ये उभारलं ना अगदी. अ विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवता येत.
होय?
हम्म.
पण गर्दी असली की, तिथं त्या होमगार्ड असत्यात त्या लय ढकलत्यात बा. पाया पण पडायला येत नाही मग.
कुठल्या जरी देवाला गेलीस, तर सगळीकडे तेच आहे तेच आहे सगळे ढकला ढकला लीचा, हम.
त्यामुळे ग
द्या मी शेगावला गेलेलो बघ. तिथं काय तसं नाही बाई एवढं निवांत दर्शन आहे.
शेगाव मध्ये म्हणजे कोणत्या देवाला गेलेला असा.
गजानन महाराज.
हा हा ह, तिथं गर्दी नव्हती मग एवढी?
तिथं जरी गर्दी असलीय. तर त्यांचे नियम आणि तिथली व्यवस्था. एवढी छान आहे, अगदी किती ज री गर्दी असू दे प्रत्येक ठिकाणी पाणी प्यायला ठिकठिकाणी एसी आहेत. फॅन आहेत कुलर, बसायला बाकडे, दर्शन रांगेत सुद्धा.
हा म्हणजे असं त्रास होण्यासारखं काही नाही तिथं.
त्रास! नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही आणि. म्हणजे लहान मुलं असेल आपलं बाळ असेल अगदी तर त्या आईसाठी आणि त्या लहान मुलासाठ तिथे ह्या फिडिंग साठी ठिकठिकाणी असं खोली केलेली आहे वेगळी अशी. पडदे वैगेरे लावून
हा हा हा हा...
हम्म..
होय तसं असलं की चांगलं बगा म्हणजे. अस छान वाटते ओ नाहीतर मग इतर ठिका
थत
नाहीत इतर ठिकाणी असतील तिथ लही प्रॉब्लेम होतात मग लहान बाळते असलीत की.
हम् मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलोय, तिथल्यासारखी व्यवस्था मी अजून कुठंच बघितली,
होय.
हम्म गर्दी नाही गोंगाट नाही, काय असं म्हणजे अस स्वच्छता नाही किती जरी भरपूर जरी माणसं आली तरी पण स्वच्छता नाही.
मा चांगला याची.
हम् लई स्वच्छ म्हणजे लई स्वच्छ एक पाला जरी पडला तर लगेच तिथलं हे म्हणजे. सेवक असतात ना सेवेकरी ते लगेच येऊन ते पाले लगेच टाकतात लगेच झाडू घेऊनच येतात
होय तस पाहिजे बा सगळीकडे स्वच्छता तेन नाहीतर एक एक ठिकाणी किती घाण करतात काय काढायचं नाही काय नाही ते तसंच असतय
आणि ते दर्शन रांगेत तर बघितलीस का नाही घाम येऊन लोक अगदी चक्कर येऊन पडतात एक एक
होय
होय तरी पण त्यांचे काय ह ह आणि पाच पाच तास एवढं काय एका बॉटलमध्ये पाणी पण पुरत नाही काय नाही माणसं घामान एवढी भिजलेली असत्यात काय काय बरेच लय प्रॉब्लेम येतात
होय एसी, फॅन वगैरे असले की काय एवढं वाटत नाही हो म्हणजे कस अ जरा अस बरं वाटतय नी हॅलो
हा यालाय यालाय हो यालाय
हम्म
थ
मी पण आता एकदा जाऊन येतो बघतो कसा आहे तुम्ही सांगायलाय छान वाटायला ऐकायला तरी,
होले छान आहे, ह,
र
र आणि तिथल खर्च पण जास्त नाहीये
होय तरी पण तुम्हाला किती वेळ लागतोय जायला
आज निघाल ना दुपारी दुसऱ्या दिवशी दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचतय
होय मग कस जातय तुम्ही म्हणजे गेलता
ट्रेन न गेलेलो गं रिझर्वेशन करायला लागतय त्यांचं
हा हा हा मग बरं आहे की
होय लांब असल्यामुळं ते रेल्वे हे बसन काही परवडत नाही ना दोन दोन हजार तिकीट असते बसला मग तेच ट्रेन मध्ये हा मग तेच ट्रेन ला पाचशे रुपये स्लीपरला
होय होय मग बसपेक्षा हे परवडतय की ओ
होय होय
हम्म मग आवरला असेल आता तुमचा स्वयंपाक
नाही अजुन चालू आहे
तुमच्यात लवकर जेवत्यात वाटत एवढा लवकर स्वयंपाक करायलाय तुम्ही
होय होय लवकर जेवतोय आम्ही सव्वा आठ साडेआठला जेवायला बसतोय कधीतरच वेळ होतोय संकष्टी असलीय किंवा काय कोण बाहेर गेले असलं वाट बघण्यात वेळ जातोय हम्म तुम्ही वेळान जेवताय वाटतं
आमचं जेवण दहा नाही साडे नऊ दहा ह्याच टाइम मध्ये असतय पाहिजे म्हणजे ते कामा नाहीत होय वेळ होतय आम्हाला जेवायला
आम्ही सव्वा दहाला झोपलेलो असतोय
होय तुमचा आवाज येईना झालाय ओ सरळ
ह
पाहिजेल ऽ
यालाय काय?
चालतय ठेऊ काय म्हटलं मग?
हा, हा, ठेव, ठेव.